हॅलो
हा
काय करताय
काय नाही चाललेत काम घरातही.
होय. चहा वगैरे आवरल.
नाही अजून चहा पिलेला म्हणतात थेडया वेल्यान तुम्ही पिला
हो झाला आमचा चहा
हा हा
हम्म
चार वाजायचे चारला चहा लवकरच चहा पिलायसा म्हणायचा
आम्ही रोज दपारी चहा पिते
अ आणि विचारला तर पितती
का आहेय आमचं टाइम टेबल काही नाही र दुपारी दोन अडीच तीन
कद्या कध्या ठेवून येईल तेव्हा
असं काही नाही म्हणजे मिस्टर चार घेऊन जातात त्यामुळ मग जरा लवकर प्यायला लागत्य केलेलं असतो टेस्ट बघायची सोडून आम्ही वाटीच घेऊन तो डारेक्ट
हा
हम्
अला
एकटा झोपला आहे एकटे खेळायच्या नादात आहे
हा हा सकाळची शाळा अस असल न मुलाची
होय त्याच नाही आहेा तेच टायमिंग आहे फक्त एक तास अगोदर सुटते शाळा शनिवारी फक्त
हा हा हा
हम तुमचं काय चालू हाय
काय नाही बघा घऊ निवडायचं होत ते जरा काढलं त्याच्यात ड्रामातन ते जरा घेऊन बसलेले हा
हम् हम घरगुती आहेत काय
ले आहेत थोडं थोड्या भाषांचं दोन्ही मिक्स करून आणतोय राशांनचं पण मिळत्यात त्याना मग आता करायचं काय
हा हा
काय मग आणि
काय नाही ग निवांत
काय आहो ह्या उन्हानं असं वाटायलाय उन्हाळा कधी जातोय
होय आणि उन्हामूळ मुंग्या पण लय व्हायला लागल्यात ओ भरपूर व्हायला लागल्यात
उष्णता न माणसाला सण हूना आणि ते तरी ते एवढूसा जीव त्याला आता काय सण होणार आहे
हे ते डोंगळ नसतात का ते काळी काळी मोठ मोठ्ठी अशी ती पण केवढी व्हाय लागल्यात
म्हणून उष्णताच वाढल्या तेवढी तर काय करायचंय
हम्म
वश नको नको वाटत हो लय त्रास व्हाय लायलाय ओ
हम
व्हायलाय माणसांना किड्या मुंग्यांना बाहेर आला असं झालय
पोहरासनी तर जरा पण सहन होत नाही ज्या शाळेचा ड्रेस कोड सुद्धा म्हणजे शर्ट आणि वरती फ्रॉक आहे असा पेटिकोट टाईप आणि तेज्यावरती आणि जॉकेट आहे एवढं सगळं घालून आता ते जाणार कस काच
पाट तर एवढे गरमी जाय तेवढी तर प्रत्येक वर्षी सुट्ट्या झालं उत्सुक त्या संपल्या की पाऊसच चालू असतोय. वया बरोबरच्या तरी पण छत्र्या पण घ्याव लागत्यात. या वर्षी काय आहे? अ सुरुवातच नाही, काही नाही आवघडच होऊन बसल्यात सगळ.
ह्म्म.
ते कोरोनाच्या काळात झालेल तसं झालंय.
होय सये तेव्हा मास्क घेऊन पळालती.
ह तेव्हा लॉकडाऊन होतं त्यामुळे सगळे घरात बसलेले आता उन्हामुळे घरात बसायची बारी येणार म्हणजे बरं. त काय करणार उन्हाची पण पोर तर शाळेत घालवून चालणार आहेत, दिवसभर गर्मीने परांना पण त्रास होणार असते.
ह्म्म. आमची तर पोरगी पहिल्यांदाच तिला शाळेत घातलंय तर आज जरा म्हणजे राहू दे म्हणलं शाळेला जायचं तर रडून नंगा नाही मी जाण पहिनी मी जाणारच आहे ऊन एक लई पडायला आलेलं त्यात बरं आहे खरं योग बड्डे होता हो त्यांचा आज. मग ते ग्राउंड त्यांचं पूर्ण असं माहित नानव पण आहे जेव्हापण असं सावली वगैरे काही येत नये. आणि बारा एक वाजेपर्यंत पोर उन्हात थांबणार ति कुठ तरी चक्कर बि कर करून पडली बिडली तर.
होय ये. पडायचे नव्ह येतच असेल चक्कर दाव ल ऊनच कडक काय आहे आणि आता आमच्या इथल्या तर शाळा आहे का नाही ती साडेबाराला शाळा भरत्या बघा पण पावने सहाला सुटत्या. मग त्यामुळे कसं बरोबर साडेबाराच्या टायमिंगला पोरं प्रार्थनेला ग्राउंड वर उभी असत्यात मग. ते का आरदा तो अर्धा तास तरी चालताना चालूच असत्या त्यामुळ तर येत्याच हो येत्याच मुलांना चक्कर आता उन्हामुळ घे घेत ना होय घ्यायला नाही पाहिजे खरं आताच वर्गातले वर्गात करायला पाहिजे
होय. पावसाळ्या तेवढंच वर्गातल्या वर्गात घेतात उन्हाळात घेत नाही शिक्षक तेवढं सावलीत थांबत्यात
होय आणि विद्यार्थी उन्हात. असू द्या म्हणतात. मुलं कठीण होतात.
ता
पटले कुठले होत्यात उणांना चक्कर येऊन पडायचे नाही बाईन पहिल्यासारखं काय पहिला सारख राहिलं नाही, पहिला आम्ही लहान होतो तेव्हा किती लवकर पाऊस यायचा शाळेला तर असं पावसात जायचं आणि पोत्याच खोरम च्यापार
होय ते तर आहे आम्ही पण गेलोय तस तर आ़मच्या आजी घेऊन जायचे तशी.
हा,
हम् अ मी परवा मुलगीच्या शाळेच्या मिटिंग साठी गेलेलो मग त्या टाइमीला कसं म्हणजे सगळ्या मुलांना अस म्हणजे बाहेर बसवलं होत तिसरी चौथीच्या मुलांना मी भयान म्हणजे जवळजवळ मा माया एज नंतर मी पहिल्यांदा म्हणजे मुलग्याला एका म्हणजे असं जरा गरीब फॅमिलीतला होता वाटतं आणि आपण कस म्हणजे पहिला अस कुठल्या पण कॅरेबॅगेत किंवा कुठल्या पण पिशवीत अस कपड्याचे वगैरे कापडे हा-हा त्याच्यामध्ये वया पुस्तक वगैरे घेऊन जात होतो ना, सेम तसा तो आला होता. मला मी म्हंटलं आईला अगदी ह्या टाइमिंगला सुद्धा आशी मुला आहेत अजून इथं असं वाटत होतं मला
होय, हे कस आहे? परिस्थिती सुधारलीच- नाही, माणसं सुधारलीच नाही. त्यामुळे मग ते मुलांना तस परिस्थिती दाखवून नेत्याच. अ मुलांच पकडून, नाही मग. त्यांच्याकडून आलं तर? किती लागतात? आता. आता म्हणतोय आपण, किती लागत्यात? पहिलं ते काय दब तरांचा खर्च पण नव्हता, तरी आपले घरचे जे आई - वडलाशी कणचितित. आता एवढा दफ्तरांचा खर्च? हे ते हा, तरी पण - शिकणारी शिकत्याता बघा. कसली पण परिस्थिती असू दे. साधे - साध्या पिशवीत न घेऊन जाऊन शकत्यात. आणि ज्यांना शिकायचंच नाही, त्यांना भारत - ते नाही म्हटलं, तर नाहीच शिकतच नाहीत. पोरांच्या पुढं -
त्यांची प्रत्येकाची इच्छा पण पाहिजे. हा ठेवा. अ.. ह